हॅलो येतोय ना आवाज आता.
हॅलो
हो बोला ना, येतोय मला आवाज.
हॅलो हॅल लो
हॅलो, ये हो- हो येतोय आवाज.
ते
आता आला का?
हॅलो हॅलो ताई, आवाज नाही येत ठेऊ. हा आता आला, रेंजचा प्रॉब्लेमय का तुमच्याकडं?
ते नाही, काय प्रॉब्लेमय काय कळत नाही. आवाजच येईना. कॉल लागतोय पण नंतर आवाजाचा प्रॉब्लेम झालाय आता.
आणि कॉल पण लवकर लागत नाही ना?
नाही मी कमप्लेंट हे, त्या हेल्प ला जाऊन केलेल, व्हाट्सअप ग्रुपला, पण ते काय व्यवस्थित रिप्लाय नाही, कळतच नाहीये, काय ते लोक बोलतात. आपला प्रश्न वेगळा न त्यांचा आन्सर वेगळा, असं होतय.
हा का?
हो, पण नंतर मी नेक्स्ट टाइम म्हटलं, ट्राय करून बघते. तर लागलेला.
किती कॉल झाले तुमचे?
माझे सात झालेत. पण आता त्यात रिजेक्ट कितीयत काय माहिती.
हा का, माझे चारच झाले.
अच्छा अच्छा असा आवाज वगैरे व्यवस्थित आहे.
हो येतोय आता आधी येतच नव्हता तुमचा आवाज
बरोबर काय झालंय बाकी मी मा माझा नाश. का ांणारय.
एवढ उशिरा
हम्म. मुलगी आली ना आता बाहेरून हो आमच्याकडे जेवण लेट असत अकरा वाजता.
अरे बाप.
मिस्टर लेट येतात ना लेट होत. जेवण आणि इकडे म्हणजे काय? सगळंच लेट असत टाईम मध्ये काहीच नाही.
कुठे नाशिक मध्येच ये ना तुम्ही
नाही मुंबईचे मी. म्हणजे गाव माझं तिकडेच आहे हा नाशिक साईडचीच आहे. पण आता सध्या इथे राहते मुंबई हम.
हो का बहिणीचा माझ्या बहिणीचा मुलगा तिथेच आहे ना जोब ला आपला इंजिनिअर ते
अच्छा इकडे कुठे अच्छा इ.
नवीन नवीन मुंबई आहे ना.
हो हो आहे. ओके ओके हा हा अच्छा.
मग शनिवार रविवार येतो घरी
अच्छा.
तो शनिवार रइवार घरी येतो.
हो हो सुट्टी असते ना तेव्हा
नाशिकला राहते न ती.
हा हा हा.
बाकी काय म्हणता.
बाकी आमच्याकडे भयंकर गर उष्णता आहे तिकडे आहे.
गरम ना गरम खूप होतं इकडं. तुमचा मधून मधून आवाज कट हुतोय बरं का?
मलाच कळत नाही असं का हुतय काय माहिती नेटवर ने फ्रेंचचा फुल हाय तेे.
हम्.
मगाशी पण तसचं झाल हुतं दोघींचा आवाज कट होत होता.
हाना. हा हा. माझा येतोय ना पण क्लिअर
तेच हाय ह्या वर्षी उष्णता सगळीकडचं हाय.
हो जास्तच ऊन हाय असं ऊन कधीच पाहिलं नाही या वर्षी जास्तच हे.
जी शेतात काम करतात ना त्यांची कमाल हा.
हा ते म्हणजे सासूबाईंचे भाऊ होते, ते आले होते. ते आता खूप वय झालं पण ते त्या दिवशी तेच बोलत होते. मी माझ्या आयुष्यात एवढं कडक ऊन कधीच बघितलं नाही म्हणे या वर्षी इतकं कडक पुणे त्यांच असल सत् सत्तर पंचाहत्तर वय असलं, ते असे बोलत होते तेव्हा ह म्हंटल यावर्षी येत हो ना म्हटल या वर्षी जास्तच कडक ऊन हे,
ते आता परत म ते महायुद्ध चालू झालयं कुठे बर्फ वितळ अं ह्या उष्णतेमुळे परत बर्फ वितळायला लागलाय युद्ध चालू झालं परत थांबले काय होणार हाय पुढे काय
हा ना ते तर काय माहिती काय होणारय, तेच तर, हम्म,
काहीच सांगू शकत,
आ असं ऊन बघितलं का, असं बाहेर निघायची इच्छाच होत नाही पण कडक ऊन,
शेतामध्ये तेच मी म्हणते कामं करणाऱ्या लोकांची कमाल काय इतक्या उष्णते मधे पण कामं करत असतात करावंच लागतं ना.
आमची शेती हे पण आमची थोडी हे ना तेच्यामुळं काय आम्हाला जास्त काम राहात नै पण बाकीचे आमच्याच इथं आम्ही बघतो ना ते मजूर लोक राहत होते ते कशी काय करत असतील त्यांना ऊन नाही लागत का?
लागत ऊन पण आता पोटासाठी सगळं पुढे काय हाय
हम्म,
करावं लागत,
करावच लागत,
पण ह्या वर्षी मजूर लोक पण येतव्हते मी आईकडे गा कोणी येत नव्हत म्हण एवढ्या उष्णतेमध्ये आणि हम,
हा आमच्या इकडे पण येतय पण कमीच आहे थोड कमीच बायका ऊनच तेवढे तर काय करणार ते आपण आजारी पडायच काय म
हो तेच तर,
मग,
किती तुमचे किती कॉल झाले म्हणाला?
ते पण वैशालीताईलाच केले बाकी कोणलाच नाही केले अजून
हो ना ते कॉल पण आता एक मगाशी मस कॉल कुणाला कुणाला करायचा तो एक मोठा प्रश्न पडतो
हा ओळखीच्या पाहिजे म्हणजे बोलता पण येतं ना,
पण आता एक ग्रुप केलाय मगाशी मला अस हे केलंय ऍड केलंय त्याच्यामध्ये म्हणजे फक्त फोनप फ्रेंडचा ग्रुप आहे. हा तिकडे काय इशू असतील तर तिथेच हो वेगळा केलाता मॅडम मेसेज केलेला म म्हंटलं करा त्यांना ऍड तुथे काय इशू असतील तर सांगा ना, पाठवायचं नाही मला म आ त्यां मग मी त्यांना विचारून बघते नंबर ऍड कर म्हणजे देऊ का मी नंबर तर ऍड कराल का, करतील ऐड सांगते मग तुमचा पण वैशालीचा पण घेत
चालेल विचारा हो चालेल विचारा त्यां इ जर केलं तर केलं मड
कारण त्या ग्रुप वर कॉल करू का हे पण विचारायचं नाहीये ना प्रॉब्लेम होतोय तर मग हा ग्रुप सेपरेट केला त्यांनी म्हणजे कॉल करूता कोणा असेल कथ करताय का तिथे
अच्छा चालेल ना द्या मग माझा नंबर कारण अजून बर खूप कॉल करायचे बाकी माझे ना
पाच पाचच टास्क येतोय ना पण
रोजचा पाच तास येतो का
अ आता नाही हे पाच कमप्लीट झालं की लगेच पुढचे पाच येतात ह
असंय का
हो आणि एका व्यक्तीला म्हणजे मी संपोस तुम्हाला तीन तीन-चार वेळा करू शकते कॉल रिटर्न कॉल बैक अस वाट मीटिंग पण त्या दिवशी हम् त्या दिवशी पण मीटिंग मध्ये मला ऍड होता नाही आला व्हट्सअपला हो त्यां त्यामुळे क्लिअर समजत नाही हा तर क्लिअर नीट काय चालू अच्छा अच्छा
नेमकी बाहेर होती मी पण मीटिंग अटेंड नाही करू शकते हम् त्या मसमजच नाही मिटिंग तु मलं
तेच झाला प्रॉब्लेम
हम्म हम्म
ऍड होत नव्हत त्यांच्या ग्रुपला असं काहीतरी होत नत
हा हा हा
हा
मग का आता मुलांना सुट्ट्याच आहे ना
नाही नाही इकडे चालू झाले स्कूल आठ तारखे पासून
हो का
हो हो लवकर चालू झाले ह्यावेळी नंतर पण ह काही ठिकाणी झाले चालू पंधरा पासून असायचे खरं ह्या वर्षी लवकर चालू केलं
अच्छा हो हम्
दहा मिनट झाले तर मग मी कट करेन फोन मग तुम्ही लावा पाहिजे त हॅलो दहा मिनटं झाली की कट करेन हो हो मग तुम्ही लावू शकता म्हटल म्हणजे तुमचा एक होउन जाईल ना
हो चालेल चालेल
हम्
हम् तुम्हाला किती मुलगा मुलगीच आहे का म्हणजे
हो हो दोन मुलगा मुलगी आहे त्याचा पण बारावी झालीय आता हो बीटेकच घेतलाय ऍडमिशन गणपती नंतर आहे तोपर्यंत आराम
हम्म ह आणि तुम्ही घरीच असता का
ह मी घरीच आधी जॉब करत होते पण आता लग्नानंतर गॅप पडला त पण राहूनच गेले नाही जात कुठे मग हे असच आता ऑनलाईन इकडे तिकडे कायतरी बघत रा्हायचं
हम्म हम्म हा हा आणि मुलगी मुलगी कितीवीलाये.
आहे ना सातवीला हाय.
हा मुलगी छोटी न हम्म हं अच्छा बर आहे मग तुम्ही चौघच ना फॅमिली
हो बाकी गावी असतात सगळे
हो का? हू
हम्म
हम्म
करा तुम्ही कॉल झालेत नऊ एकोण पन्नास मिनिटंच से त्यां चालतय.
हम्म
हॅलो
बर बघा बरं का तुमचे किती मिनिटं झाले ठेवताय का? हो ठेवा म मी लगेच करते इकडनं चालेल ना?